हॅलो.
हा बोल.
हा बोलकी
काय करायलास.
काय नाही बघ आत्ताच बसलो बाहेरच गेलेलो आत्ताच आलोय.
होना जेवलीस काय?
होय आत्ताच जेवलो तू
हमम जेऊनच बसलो म्हणून म्हटलं तुला कॉल कर. आणि काय ट्रान्स्क्रिप्शन चा टास्क आलात तुला?
होय होय आलंत की आ एक दोन झालात तुझं किती झालं?
माझे पंधरा झालेत वीस पैकी
हा हा त्याला काय असं लिमिट नाही आहे का किती पण करायचं आहे का?
नाही आहे मे बी मला म्हणजे असं त्यांनी आपण जेवढं म्हणजे ग्रुप वर तर मी अस मॅसेज वाचलो. कि जेवढं जास्त आपण कराल तेवढं जास्त त्यांच त्याच पेमेंट वगैरे येणारये. आणि त्यामुळे मग होईल तेवढं आता फ्री टाइम मध्ये आपण फोन इस्टा त्या बघंत बसतो त्याच्याऐवजी ते कर बसायचं.
होय किती म्हणजे किती दिवस आहे ते काय असं काय नाय.
होय तीन महिने हाय वाटतं काहीतरी.
अअ तीन महिने करल तेवढं टास्क काय.
होय होय.
ह रे क मुटती
होय तेचकी आणि हे आहेत. अ हे काय म्हणातं होतो पेमेंटच हे चालूच होईना झालय म्हणजे कधी होईल अंदाजे असं म्हणजे
माझं पण नाही झालेलं असं बहुतेक ते असं म्हणजे कुठलं तर एक टास्क म्हणजे सगळं कंप्लीट करून सबमिट केल्यावर मग चालू होईल, बहुतेक.
काय माहिती बघायला पाहिजे तर तुझं हे कॉलचं माझं कॉलच मला कॉलचं टास्क आलेच नाही डायरेक्ट ते तेे ट्रान्स्क्रिप्शन तर झालं सोड.
मला कॉलच आलं.
माझी एक मैत्रीण आहे तिन पण काल लॉगिन केल डायरेक्ट मी पण कालच लॉगिन हे केल ऍप घेऊन आणि तिनं पण कालच केली आणि तिला पण डायरेक्ट बहुतेक ट्रान्स्क्रिप्शनचाच टास्क आला.
मला कॉलचा आलेला. आता मला दोन्ही पण आल्यात कॉलचं पण हा कॉलच पण आणि ट्रान्स्क्रिप्शनचपण
हम्म तू आधी घेतलास ना त्याच्या मुळ तुला ते आले.
म्हणजे तू आता तिकडन कॉल करू शकतेस काय का नाही मी तुला टास्क नाही म्हणल्यावर
नाही नाही मी नाही करू शकत आता कॉल.
हा ना.
आता मी फक्त हेच करू शक
म्हणजे कॉल उचलू शकतेस का तु
हा उचलू शकते फक्त तू करू शकते मग आता हे कॉलच टास्क लईजणाना नाहीय वाटतं.
होय सगळ्यांना आता बहुतेक डायरेक्टच ये
हम्म तेच आलय हो. मग आणिक कोणाल तर करशील का नाही त्या ग्रुप वरच की तुझ्या कुठल्या त्या फ्रेंडला वगैरे घ्यायला सांगशील का नाही.
ते त्यांनी तर घेतलं डायरेक्ट त्यांना ट्रान्स्क्रिप्शनच येणार की.
होय होय तर तू तरी कॉल करू शकतास ना.
हो हो मग कुणाला तर सांगतो घ्यायला.
किंवा मग आता काय करतो आता संध्याकाळी आता हा एक कॉल झाला कीम आता मम्मी झोप ला संध्याकाळी त्यान कनी पप्पांची नायट ये आता. म मी फोन लावून देतो मम्मीला बोलायला दे बोलू देत मग तो
चालते ह मम्मी पण आता झोपल्या नंतर.
तेच की मम्मी झोपली आता मग पप्पांची नाईट आहे ना प अस आपले गेलं कि ते रिकामीच असत्या जेवण तेन पण सातला झालेलं असतय.
हा हा.
म तेव्हा भेटतो म तेव्हा आपण दोघी बोलूया आणि परत हे करूया. मम्मी आणि मम्मी एक बोलतील आणि पूर्वा संघ एकदा बोलतो मग मी.
हा चालते आज काय ते आमित शहा येणार होता की.
होय बंद आहे ग मला काय झाल होत काय तरी होतेस कनी मागच्या वेळी एकदा अ म्हणजे कार्याच आम्ही पहिल टास्क करत होतो ना तेव्हा एकदा आलेले ते मीटिंग म्हणजे त्यांच अस कात इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायला मिटिंग होती आणि मग तेव्हा पण माझं एक तीच आमचं चौघींच्या यातन माझंच एकटीच नाव आलतं.
मीटिंगला व
हा म्हणजे बोललेले त्यांनी मला लय वेळा फोन केला तेव्हा काय तर आमचं सबमिशन होत वाटत सेकंड इयरच काय तर होत असं आणि तरी पण मी येतो म्हणलेलो पण त्यांच टायमिंग दूपारच होता आणि त्याच टामिंगमध्ये आमंच सबमिशन चार वाजे पर्यंत होत आणि मी कॉलेज मध्ये होतो. तरी पण येतो बोललेलो मी खरं मला जायला मिळालं नाही. म आता घरात किती दिवस झालं बसलोय कंटाळ पणा आला मग आज पण त्यांचं होतं ठराविक जणांना त्यांच कॉल आलत.
तिथ कोण सगळे अनोळखीच ना. काय तरी ग माहिती सांगतात टास्क बद्दल ते म्हणजे कस कार्यावर तुम्ही काम केलं आतापर्यंत तुम्हाला म्हणे फीडबॅक टाईप. असं घेतात तेव्हा पण माझंच नाव आलतं आणि आज पण माझं आ आल आमच चौघींच्यातलं मण माझ्याच्या आलच्या घरा पासनच आहे ना जरा ज म्हणजे कॉलेज पाासून तर एक ग्रंथाय माहिती आहे काय कुठलं तर तिथं त्या दत्त वड्याच्या जरा असं पुढ पुढे आत रोड गेला तिथं कुठलं तरी गंथ -ग्रंथालय हाय काय तर.
हा हा माहित ये हा हा मला वाटलं कॉलेजमध्ये होतं की काय.
नाही नाही कॉलेजमध्ये नाही. मग तिथं होतं कारण बाहेरच्या बाकीच्या पण कॉलेजच्या मुली होत्या ना लई कोण कोण होतं वेगळं वेगळं असं. त्या सगळ्या कोण ओळखीच्या नव्हत्या त्यात म्हणून आज्याला घेऊन गेलतो.
हा हा.
पण तिज नाव नव्हतं त्यामुळे ती परत गेली मग घरला मग मी- मी म्हणलं मी बसतो म्हणजे बघतो तर काय कायं ते कळतंय तरी.
होय.
मग बसलो मग त्यां त्यांनी गेम त्यांनी घेतली त्यात मला एक स्टील ची बाटली मिळाली.
होय कसले गेम असतात.
फनी फनी गेम्स ग.
हा हा.
असंच म्हणून म बसलो म ये आलत तर अ
हा हा चा हे. ऍपवाल्यांच्या कंड, म्हणजे ते मिळालं काय? म्हणजे तेंच्या टीमकडन?
हा, ते थोड्याफार त्यातल्या होत्या, दोघी तिघी मॅडम त्यातल्या आलत्या.
हा हा.
मग मम्मी म्हणालती तुला आलय का विचार? तुला तुला आल असत तर मग, तुला घेऊन गेलो असतो, दोघीजण गेलो असतो.
हम्म! मला काय नाही आल. मी आत्ताच जॉईन केलोय, मला कस येईल.
हा. मी म्हणलं मम्मीला, तिला तिज तिला तर काय आलं काय माहिती मला तर माहित म्हणजे असं आलं तर बोललीच असतीस
आलय भिलेय, मी म्हणलं काय माहिती नाही बय मला. बघतो म्हणल, आता मला पण घरात बसून बसून लई कंटाळ आल्यासारं व्हालय ग, कुठं गेलो नाही क किती दिवस झाल, म्हणून म्हणला तेवढंच फिरून येतो. आणि बस, मी मम्मी म्हणली अनुष्का म्हणाल्या, सगळं बंद आहे, म ही मी म्हटलं अग सगळं बंद आहे, म्हणजे बस आणि रिक्षा बंद आहेत. ते पण बस फक्त तीन वाजेपर्यंत बंद आहेत, तीन वाजेपर्यंत चालू होत्या, तीन नंतर बंद होतं सगळं.
हा हा. बगा सगळी नाकाबंदीच आहे, तिकडं मेन रोडला
पोलीस आहेत अगं, बघितलो मी सगळीकड पोलीस असं पाच-पाच मिनिटाच्या अंतरावर पोलीस थांबल्यात.
होय, काय तर ते च हाय वाढत, नाव कस कारखान्याचं नाव बदलायचच काय तर हाय.
हा, काय तर हाय, म ते परत शिवाजी महाराजांच्या जनता बँके पाशी पण जाणार आहे, असं काय काय हाय.
मग तिथनं महालक्ष्मीला जाणार आहे.
हा हा.
म्हणून
महालक्ष्मीला पण पहिला, परवा कसला मोठा कळस घातला सोन्याचा.
होय सोन्याचा, मी पण रीलला बघितललो, आणि रेडिओला पण सांगत होतीत. किती कोटीचा आहे बाई त्यो बावीस का किती, हा अडीच काय कवडा मोठा, गोव्याचा कोणतर हाय तो घातलाय.
कसलाय व केवडाय
बक्की तर, तू पण फोनवर बघितलीस काय?
होय, ते हेला येतय की न्यूज
स्नॅपला, हा. हा, होय होय, मला पण पहिला रेडिओ ला ऐक
ते व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती पण येतय की, सगळीजण स्टेटस तेन लावलेले ते हेचा
होय होय, मला पण रेडिओ ला मम्मी दाखवली त्यांना रोज रेडिओ, त्याच्यावर बातम्या होत्या, ते ऐकत होतो.
हा हा.
आणि तेला ऐकलं ऐकलो, आणि दोन-तीन दिवसांन ते बस आणि एका दिवसात बसवलाय.
होय. ते काय नुस त्यांना आणून दिला, आणि त्यांनी बसवलं.
होय, रेडीमेंट होत त्यामुळ, माप तेन घेऊन.
होय.
चांगलाय म्हणलं, जायला पाहिजे.
होय आता आणि काय तर कराय लागलात तिथं सगळं म्हणजे रेनिवेशन तेण करायलात सगळं. नवीन भिंती तेन काय काय करायल्यात
होय काय ते काय माहित सोड मला आता नवरात्र ते ना आली नाही का जवळ त्याच्यामुळे करत असतील.
होय काय काय झालं ह्या वर्षी काहीतरी किरण पडलं नव्हतं वाटतं देवीच्या ह्याच्यावर
हो काय ते काय काय तरी म हे झालेला वाटतं ते मर त ति चग म्हणजे ते भाकणू की तर म्हनात देवी रुचल्या असं झालतं
हा मग ते काय काय जण ते सायन म्हणाल्या त्याच्या साईडची सगळे दुकान मोठमोठ्या बिल्डिंगमुळे पडली नाहीत. म्हणून ते सगळं तिथलं हलवाल्यात
हा असं काहीतरी आलं नसलं ग मोठ्या बिल्डिंगांच्या इथन सूर्यकिरण आली नसतील.
होय
हम्म आणि काय करायल्या माही पुरवा
माही पूर्वक तिकडे स्वराज कड गेलत बहुतेक.
इथं आहेत.
होय बहुतेक का कुठं खाली खेळाल्यात इथं तर नाही आहेत.
काय माहिती मला तर कधी घरात असलं तर काय माहित नाही मग
बहुतेक तिकडेच आल्यात का खाली आहे वाटतं
हम्म
इथं तर काय आवाज ये ना खाली असते तिकडे तिकडे आले असते.
काय माहिती आवाज जर मला तर आता आल्यासारखं वाटलय.
माईला काय आज सुट्टी सुट्टी नाही तिला आज सुुट्टी होती आणि तिझी उद्या शाळा
आई उद्या का?
उद्या योगा डे आणि फादर्स डे आज ते येणार आहेत त्याच्यामुळं तिकडं ते मेन रोड येतोय ना त्यांच्या शाळेपशीला
होय होय होय बरोबर आहे ते सगळं बंद आहे आता बरोबर आहे.
होय त्यामुळे त्यांना आज सुट्टीच दिल्या आणि उद्या शाळा घेतल्या ते उद्या योगा डे पण होतय आणि फादरस डे म्हणून ह
आमची मम्मी पण सकाळीच म्हणालत बघ मला आपल्याला पण शाळेत घेऊनयला लावायचेत का नाही मॅडबीट
मॅट होय पूर्वीचा दगा चालू होता कि नवीन मॅट आणायला लावली होता ते बेडशीट नेणार नाही म्हणली मी मॅटच पाहिजे म्हणली होय बघ क आता एकदा नुसतं वापरणार
आता काय न आता आठवी झाली नववी दहावी दोन वर्ष त्याच्यानंतर कसाला लागते.
नाही तर का हो आणि आता शाळा बदलणार आहे तर नाही तिकड योगाडे असतोय नसतोय काय माहिती
शाळा कुणाच्या बदलणार पूर्वाची?
पूर्वाची ग म्हणजे तर नववी ते बारावी इंटिग्रेटेड ला घालणार आहे ग
अग बाई त्या पूर्वीच वजना एवढं तरी द्याग तिच्या अंगावर
इकड आसते नसते म्हणून म्हणालत तिला नको तर म्हणले नाही. नाही तर मी जाणार नाही म्हणली.
ऱ्हाऊ दे मनात कशाला एका दिवसा दिवशी दिवसासाठी
ख्याध्यापकांच्या जवळ हे न जायच होतं पालकांनी.
जायाच पालकांनी सांगायचं बरं नव्हतं आमच पोरगिला म्हणून आलो नाही तेवढ्यासाठी पैसे घालायचं ग बाई.
बस की सानिया ये ती.
काय म असू दे आता. गेली बाहेर कॉल का ठिवली बघा आता.
काय झालं?
कॉल कट होईल म्हणलं ब अकरा मिनिट झालं बारा.
होय अकरा बावन्न झाल्यात आता होईल कट.
तुला काय फोन घेणार आहे तु आहे.
नाही.
मला मम्मी म्हणले.
नाही नाही.